ह
हॅलो!
आता येतोय माझा आवाज.
हा येतोय ऐकू आता काय करताय आवरलं काय स्वयंपाक.
नाही स्वयंपाक चालू आहे आता सध्याला.
ते ना
अ एकच मिनिट हं, स्वयपाक आहे म्हटलं चालू. चालू अजून करायचा थोडासा उशीर झाला ना. पाहुणे वगैरे आलते त्यामुळे हा तुमचं झालं का जेवण?
आमच्या घरी पण आज कार्यक्रम होता
हा हा.
त्यामुळे ते लेटनं जेवण झालेले आता, भात आमटी केलेली आहे.
हम ह.
हम् आता कोण कोण काय काय खाणार बघायचं? भात आमटी कर भाजी आणि भाकरी करायचं मग विचारून कारण लेट नाई जेवले म्हटल्यानंतरण भाकरी तरी पण खायला बघणार नाहीत, जे कोण खानारं असले तर मग काय पटकन होतेच. हम्म करायचं गरम गरम हा पाऊस आहे कि, आज इकड पाऊस आहे. तुमच्या इकडे?
आमच्या इकडे आता थोडा वेळ झाला, सुरु झालाय अगोदर काय नव्हतता.
हम् हम् आज दिवसभर जरा थोडा थोडा आहेच, आता मगाशी सहा नंतर आणि मोठा पडलेला आहे.
हम् आमच्याकडे मोठा नाही, थोडासा आहे.
हम् हम् हम. कस एकदमच मोठा पडतो आणि पुन्हा थांबतो असं आहे.
हा म्हणजे आमच्या इकडे एक दोन आठवड्या खाली पडल्ल्याला. ह खूप म्हणजे असं आठवडाभर म्हणजे पंधरा दिवस असं ऊनच नव्हतं.
हम.
म्हंटल तर आता. एक आठवडा झाला ऊनच पडल्याला मग आभाळ वगैरे काय नव्हतं, मग सकाळी थोडं आभाळ आलं.
हन.
आता पाऊ चालू आहे.
पाऊस हन हन आज सगळीकडे तसच चालू ग्या.
हा एवढं मोठं पण नाही पडत जस पाहिजेल तस
हा एकदम मोठा पण नाही नाही नाही हा इकडे पण नाही पडत तसा मोठा एकदम.
हा.
तसच एकदम असं बारीक मोठ. हा म्हणजे थोडा फार असं एक पाच दहा मिनिटं पडतो आणि पुन्हा बंद होते.
हम्म ते वारी चालू अकरा व्हायच्या अगोदरच पडलेला तेवढा मोठा आमच्याकडे. हा. मग तुम्ही वारीला वगैरे जातात की नाही?
नाही आम्ही वारीला जात. हा असं आधी मी कधी तर, जाऊन दर्शन घेऊन यायचं.
हा हा आमच्याकडे पण नाही म्हणजे सजला ते चालायचं ते एवढ्या पावसामध्ये त्यामुळे यावर्षी काय एवढी गर्दी वगैरे नव्हती. पण ठीक आहे म्हणजे होती, पण दरवर्षी सारखी नव्हती एवढी असं.
हा हा हा तुमच्या घरी कोण जाते काय?
आमच्या घरी नाही आहे पण आमच्या ईथून जाते वारी ला.
हा हा हा.
हा साईड कर साईड वरूनच त्यामुळे ते माणसाते वगैरे हे आमच्या इथे थांबते वारी, एक दीड दोन तास पर्यंत राहते.
हा हा हा.
शिक्षण घेण्यासाठी.
हम म मग तस जाऊन येतय काय?
हा मग ते दरवर्षी माणसाची कशी गर्दी राहते ना, मग चलायला श्वास घ्यायला जागा नसते, मग तस दरवर्षीपेक्षा दरवर्षीच्या मानान जरा ह्यावेळी जरा थोडस कमी लोक होती. हम. ते पावसामुळेच आहे ना त्यामुळेच लोकांना पण वाटलं अस पावसाच कुठं चालत जायच.
हम्म नाही जातील पण ज्यांची इच्छा आहे ती जायला पण तयार होतील.
असते म्हणजे क म्हणजे असं अगोदरच्या वेळेस कसे असायचे ना तसं एवढ्या वेळेस ह्या वेळेस एवढ्या नव्हत, तही.
ह ह हां म्हणजे घरचे पण पाठवून द्याला पाहिजेत की इतक्या पावसात.
ह म्हणजे मग करायला माणसं असत तर ना तसे येणार येत हे पण पाऊसात. चांगल लांबून येणार आहे जरा थोडं नाही ना लांबून येणार आहे त्या अगोदरच नियोजन असतय ना
होय होय.
हा ते त्या आणि घरच्या पण क म्हातारा माणूस असल्यानंतर ना मग ते कंटा म्हण जा असं नको म्हणतात ना पाठवायच.
हा तेच की आहे एकी कडण वारीत पण काही ना काहीत होतच असते.
हा तिथं चालू असतय पण भार वाटते चलताना मी असं जायचं हा.
म्हणजे असं आपण गाडीतून जाणं वेगळं आणि चालत जाणं हे
हा एवढं तर हवा ना म्हणजे सुरुवातीला चलताना असं वाटतंय की चालता होईल का नाही. त्याच्यान पाय दुखतात नंतर न
सोबत ते होऊन जाते ह. आणि काय वाटत पण नाही हो इतकं चाललंय वगैरे असं आणि सगळे असं मदत करणारे पण रोडला भरपूर जण असतात.
हा भरपूर असतात आणि सगळ्यांच्या सोबत मिळून वगैरे असं काही जाणवत नाही.
आपण एक, दोन माणस चलण्यामध्ये आणि दिंडीमध्ये जाण्यामध्ये जरा फरक राहतो ना. तस त्यामुळे एवढं काही थकवा वगैरे जाणवत नाही.
हम्म आणि त्यांना असं जाऊन गाडीतून जाऊन दर्शन घेणं हे वेगळं आणि हे असं चालत जाऊन त्यांना वाटत. की विठ्ठल आपल्याला भेटलाच आज.
हो ते कस परंपरा आलेली असते आणि चांगलं वाटतय चालतानी चालतानी असं हा ते ते न जाणारऱ्याला असं वाट म्हणजे आम्हाला पण अगोदर तच वाटायचं हे एवढ्या लांब कसं चलत असतील वगैरे
भरपूर लांबून माणसं येतात.
हां.
हम त्यात पंधरा, पंधरा दिवस तीन, तीन आठवडे महिना पण एक, एक जण घालवतात. हा होय. आणि कश आहे त्यांना मदत वगैरे करणारे दवाखान्याच म्हणा पाण्याची बॉट टेल म्हणा खाण्यापिण्याची सोय असं प्रत्येक रस्त्यावर हा त्यांना म्हंटलं खान पिन दयाण्यासाठी पण भरपूर जण असं मदत करणारे भरपूर जण थांबतात म्हणे. रोड ला. हॅलो हॅलो. हॅलो. हा आवाज येतेय का ताई?
हा म्हणजे सगळे सोय असते त्या
हा तेच ना. चांगलं एकंदरीत चांगलं आहे या व्यायाम पण होऊन जातोय. आणि मेन म्हणजे सुख पण मिळतय क हा देवाला भेटलो आपण ते पण चालत जाऊन वारी केले ते एक आनंद आणि वेगळाच असतय.
चालतात हम्म म्हणजे घरादाराची काही चिंता वगैरे नसते.
तरु हा. नसते आणि तरुण पिढी जी आहे ना ती आता हे असलं काही करायला बघत नाही जी वयस्कर लोक आहेत हीच ह्यामध्ये असतात जास्त करून
हा ते पण आहे ना असं तरुण पिढी पण हा समाधान असतं ना तरुण पिढी पण नासते भरपूर पुर असं म्हणजे ज्यांना असं आहे आवड देवांची असं
ज्यां हा ज्यांना आवड आहे त्यांनीच फक्त तर हा इतर असं जसं कसं म्हातारे किंवा वयस्कर लोक जे असतात. ते कसं हा जावे आता आपलं सगळं झालेलं आता आपण तर घरी बसून काय करायचंय. एकदा वारी करूया आपण जीवनात येऊन एकतर वारी करावी असं म्हणतात ना.
हम्म आणि तरुण पिढीच कसं राहत त्यांला कामाचं पण असतंय कारण ते मी म्हटलं तरुण म्हणजे असं तर मंडळी च कसं असतं कामच कारण ते कंपनीमध्ये ते मनातनला सुट्टया ते तुमचे सगळं ते दुसऱ्यांच्याच जीवावर अवलंबून असत ना. त्यामुळे मग त्यांची संख्या पण
होय ते तर का हा ते तर आहे सोडा हा
हा
आणि तरुण पिढीत कसं वेळ असतोय त्यांना सुट्टी पण देऊ शकतात घेऊ पण शकतात ते फक्त कसं आहे त्यांनी असं अशा ठिकाणी जायला सुट्टी घेत नाहीत फिरायला एन्जॉय करायला दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकतात. ख अशा ठिकाणी जा म्हणजे शक्यत थोडीच लोक जातात हा हा म्हणजे देवा देव दर्शनासाठी थोडे कमीच जातात. जास्त करून असं एन्जॉय वगैरे करण्यासाठी असे जास्त असतात बघायचं. चांगला आहे सोडा हे पण हम्म ज्यांच्या घरात या घरात अगोदर पासून प्रथा वारीला वगैरे जाणं त्यांच्या घरातल्याच मग ते कायमस्वरूपी असतं बघा.
हा असतेच कोण ना कोण कोणी कोणा असं जाणार आहे.
हम्म हम्म.
म्हणजे अगोदरपसून जा तर घरामध्ये कस थोडं आणि गावाकलेल्या लोकांचं कसं असतं देवां कळे जास्त भर असतंय ना? हम्म त्यांना एक सण असला असं मोठा हाय असं गावागाव प्रत्ये ते गावागावाच्या असतात दिंडी जातात ना सगळं.
होय होय होय मिळूनच जातात एका गावाच्या आणि त्यांनी कॉन्ट्रीब्युशन पण काढलेलं असून पण त्यांचं ते शिल्लकच राहत असणार आहे सगळं.
हम्म हा म्हणजे काय तिथं खायचं प्यायचं सगळं कारण अर्ध्यामध्ये कोणाला नाही चलावं असं वाटलं वगैरे असं तर मग ते त्यांच्यासोबत गाडी वगैरे असतीया सोबत हा
असती हा
हा खायचं प्यायचं आणि असं असं थोडंस मुक्काम मुक्काम करत जातात ना ते थोडस थांबत थांबत त्यामुळे म्हणजे एवढं काय नाय हा
हम्म आता आम्हाला पण जाऊ वाटते पण कसं हा गे आपण्याला होते की नाही कोणास ठाऊक झेपणार का नाही मधीच अन थांबायला नको हा आपल्या मनात तेच विचार असतात.
हम्म सगळे म्हणून गेलंत तर मग एवढा काय प्रॉब्लेम येत नाही पण आपलं आपलं जायचं म्हणल्यावर मग थोडंसं वाट
हा तेच की वाटते पहिला म्हणजे कधी पण कोणतं पण काम सुरू करताना आपल्या मनात एक जरा वेगळच विचार चालू असतात बघायचं. हम्म त्यानुसारच मग आ आपलं पण हा तुम्ही कधी गेलाय की नाही?
आम्ही असं लांबपर्यंत नाही आपण थोडं थोडं असं फिरलोत.
हा हा हा!
चला तसं गेलं तर थोड थोड ह्याच्या मध्ये
हम्म हम्म नाही तस म्हणत नाही मी आज हा चालत त्यात गावापासून म्हणत नाही म्हणजे असं पंढरपूरला कधी असं गाडीतून तर गेलाय की नाही असं म्हणते.
नाही पंढरपूरला नाही जायला लहानपणी कधी गेली असल.
हा हा ह ह ह तुमच्या इथून जवळ असणार की?
अ ना आमच्याकडनं लांब आहे त्यामुळं नाही जात. त्यता दिंडी वगैरे जाते आमच्याकडनं.
हा हा हा लांबच असत हा
हा ना त्यामुळंच नाही त्याला तेच कस आवर्जून सगळे मिळून घर
हा हा ह आणि त्यात कस सगळेजण प्रत्येक जण प्रत्येक. त्याला माऊली म्हणूनच हाक मारतात त्यामुळे ते तिथं आणि वेगळच असते हा हा! नाव वगैरे काय नाहीच माऊलीच प्रत्येकांना. चांगला हाय ते पण, हा तेच की चांगलय ते एक. आणि कसं आहे प्रत्येक जाती धर्माची पण असतात त्यामध्ये आणि चांगलं हाय ओ ते म्हणजे असं जात वगैरे तिथं काय मानत नाहीत. प्रत्येक माणूस हा आपला देवच मानायच माउली म्हणून बोलवायचं. चांगल हाय म्हणजे सगळी मिळून मिसळून असतात.
एकत्र मिळून हा मिळून मिसळून राहतात, म्हणजे तिथं असं दुसऱ्याच असं काय वाटतच नाहीयेत.
हा हा हा ते सगळे हा सगळे जे कोण आहेत. ते सगळी आपली घरचीच आहेत असं सगळं वाटतय बघा इथं. आणि त्यांना असं थकवा ही वगैरे पण काय नाही हा म्हणजे एकंदरीत तो पंढरपूरचा पंढरीच म्हणजे यांना अस हे देत असेल, असं वाटत.
तारुण्यातच आ ठेचला.
एक ऊर्जा म्हणजे त्यांच्या अंगी कि तिथ पर्यंत जाण्याची. आता किती वयस्कर लोक जातात बघितला नव्हे. हम्म चांग चांगलंय बघा ते सगळं. करून आपण पण कधीतर करून बघाव असं वाटते. हॅलो
हां हा!